हॅलो. ह हा हा येतोय आवाज. त्यांनी कस सांगते सांगा. अम् दही लावायच म्हणत्या पहिला आणि दही लावताना की नाही दह्यात पाणी घालायचं नाही. कोऱ्या दुधाच लावायच. आणि म एकात एक शीजत घालून कीणी नितळ ठेवायचं कापड्याात घालून जाम बांधायचं त्याला. आणि नितळ ठेवायच आणी नीत ळून ठे नितळून झालं कणी ते उघडून कणी त्यात साखर आणि वेलदोडची फूड घालायची. परत आपल्याला काजू, बदाम पाहिजे असेल तर आपण घालतोय सोडा. आणि ते त्यात असं हलवायचं च म्हणत्यात व्यवस्थित हे हुसुपर्यंत वितळूस तोपर्यंत आन फ्रीज ला लावायचं म्हण त्या. तसच करत्या श्रीखंड पण, व्हय आम्ही पण ट्राय केले तसंच करात्यात.
साखर बारीक करून घालायची.
अ हा. पुढ घालायची घ्याला करून मिक्सरला.
तस करत नसतात प्रा पर श्रीखंड त्याला तशी चवयेत नसत्या असं क्रिमी मी व्हायला लागतं श्रीखंड. तुम्हाला सांग क मी
हम.
हॅलो अ ते निथळून घेतलेलं आपला च दही निथळून घेतलेला आपला चक्का असते कीनाय तो भांड्यात घ्यायचा आणि त्याच्यात ते हे घालायच
अ आपली साखर एक वाटे, आपल्या चक्क्यानुसार आपल्याला केवढे पाहिते एवढी साखर आखी घालायची. आणि ती साखर विरगळपर्यंत चमचान ती फेटून घ्यायच असते.
आणि ती म, तसेच बोलले पहील्यादा तुम्ही म्हटल्याला इतळनार काय म्हणून मी म्हंटलं मग पूड करून घाला. ह
हा
मी तुम्हाला तसच सांगतेय हम् मी तुम्हाला म्हणटल हम्म हा कुठ सांगा. हॅलो
हा बोला की.
हा पुुढलं सांगा.
हा म ते वितळकनाय नाही म्हणजे साखर तसेच हालवून विरघळलीकनय म ते क्रीमी होते आपल बाहेरच श्रीखंड असतनई तस आण म
हा हा मी तुम्हाला तसच सांगितले तुम्ही म्हणटला अस ते मला वाटलं तुम्ही म्हंटलासा का मी म म्हटलं त्यात पुड घाला. तेनि आखंड स सांगायलयात श्रीखंड कधी एवढा आमच्यात कोण खाईत नाही ना आंबट दही खाईत नाईत म्हणून मी ते कधी हे करीत नाही. जास्त प्रमाण
हा आमच्या मुलग्याला आवडतय श्री
मग घरी बनवतासा.
नाई घरी नाही मी बनवत दुधाचे पदार्थ जास्त.
हम्म
बाहेरचच आणतोय आम्ही
हा ते न आ दूध असलं तर परवडतय ओ दूध नसेल तर मग परवडत ना
हा तेच की तुम्हाला मगाशी म्हटलं नाही काय मी.
हम्म दूध असेल तर परवडतय ते करायला.
हम्म म
काय नाय बघ आज.
भाजीला अजून टेन्शन आहे भाजी काय करायची तुझी भाजी पालेभाजी त्यांनी ह आणि कशी असत्या करायची भोपळा्याची तुम्ही करता नाही लसूण आणि शेंगदाण्याचा कुट घालून. आम्ही लसणाच लसूण आणि शेंगदाणा कुट घालतोय त्यात
आमच्याकडं कांदा घालतात. कांदा आणि हारभराची डाळ.
नाही नाही आणि हरभऱ्याची डाळ घालतोय भिजवून म्हणजे शिजवून घेतली बी चालतंय जराशी भिजवून घेत
नाहीये आम् त हे करत्यात शेंगदाण्याचा कुट आणि लसूण, मिरची असं करत्यात हम्म ती भाजी नुसती जरी लसणात जरी फुडणी टाकली तरी पण तिला चव येत्या.
तेच की कुठली पण हिरवी भाजी आपण अ ह लसणाचीच फोडणी असत्या जास्त करून पण ते घोळ्याची ग भाजी आणि भोपळ्याची भाजी कांदा घालतय
कांदाा काज ह आमच्या तर गोळीची भाजी नाही खच
हा
गोोल की माझे
होय आमच्याकडे करता ते एकदम बारीक बारीक असते आप एकदम पानं
एकदम बारीक असे ते हा असे आमच्या शेतात ु आंबट असतय ते आ सगळ्या विचार भेतात ते अे बिळबिळत असते ते
ते नाही हो बिळबिळत कशी असेल भाजी रानभजी रान भाजीच असतते आमच्या सासूबाईांगरायला वगैरे गेल्या नाही
बारीक घोळीची म्हण गोळी कश घोळीची म्हणत तु्ही मला भाजी तुम्ही कुठे म समजणार आहे नाही घोळ
घोळची भाजी
चालू मग ते कसे करत असता तेच
ते सांगाल न का ती साफ करून घ्यायची जरा जरा देट काढून आपण मेथीची भाजी कशी काढतोय तशी नट घ्याय पा पा घेऊ पणव कोतमेरच्या वाडी सारखा
हम
अ राहण्यात बांगरलेला गेल्यावर किती असतात शेतात आम सासूबाई आणतात
मी तीच विचारले भांगला गेला आणिडला असते ती ती भाजी
हा म तेठीच
हा रानात बांगलाय गेली आणि त आमची दिदी म्हण ते का बसकायचं सांगून नको
अ नाही नाही होय होतीच की आम सासूवाई पण माांगला गेल्यावर बांतात तांदळाची भाजी घोळ्याची भाजी आणतात आणि आवडतेय त्यांना आणि ती म्हणजे आम्ही कसं करतोय लाल लाल कलरच त्याचे देठ असत बघ
हा लाल लेट असतात त्याच होय
हा आणि अशी खाली पसरते अशी जास्त उंच होत नाही
हा जास्त म्हणस येत नाही पसरतय सगळ्यात ना सला हा कशी करायच ते हा
आणि चटणी आणि तुरेची गय घालते
चटण्या तरी ते जिबड ठ होणार नाही मग आणि ते मग असं जिबळाट होणार नाही
नाही नाही काय नाही होत अ सुटसुटीत भाजी होत्या जळभरती नसतच भाजी कशी बर असेल बरं
हो
काय हे करतास हां असं म्हणजे कवळी कवळी आणताय अशी कस असेल तसे सगळे
कवळी कवळी
कोौळी का
हम्
बघतो बघतो मी पण आनून करन लई असते आमच्याैत ती ख नाही खरा आम्ही कोण नाही ख कधी खालीच नाही आणि आई सांगत्या की आमच्या पहिल्या करत होत्या म्हणून कधी त्या म्हणत्यात की दुष्काळात आम्ही खात होतो
तशाच
दुष्काळ पडला होता तव्हा पण येत होती नय ती भाजी
हा पण आमच्या सासूबाई करत्यात आणि आम्ही खातोय सगळीजण आवडीनं आणत्यात त्या
कायमच खातासा. हा हा आमच्या त ता तांदळेची भाजी आम्ही खा असते
होय तांदळची पण असत्या आमच्यात जास्त
पोकळ्याची
ते पण कांदा घातल्यात काय
आमच्याकडे तांदळाची तांदळाची म्हणत्यात त्याला नाही आम्ही लसूण घालून करतो ती पण
पोकळीची
काय घालतासा त्यात
मिती भाजी नाही. हा करडूची भाजी एक आवडत नाही मला
करड्याची ती आणि कसली असत्या
आता जा की मग अ उद्या
पंपा उद्या म्हटल्यात. उद्या
आमच्यात पातरिची भाजी असत्या आम्ही पालेभाजी आम्ही पालेभाजी म्हणल की की नाही शेंडवेलची तेवढी भाजी करतोय बघा कांदा घालून नाहीतर मग कुठली नाहीय शेंडवेल म्हणून हित असत्या
ती कसली मला माहित नाही हो
ती कसली असत्या बाबा मला पण माहित नव्हत मला पण लगीन झाल्यावरच माहित झालं आणि महा म्हाळ करतायसा तुम्ही
होय आमच्यात पण असत्यात की म्हाळ
हा मग म्हाळाला ह काय थांब थोडा हे करा ते हे तीत माग साराव. हॅलो हॅलो. हा बोला आओ आवाज गेला तुमचा हे आमच्या घरातली दंगा दंगा करायला लागल्यात सगळी साईट साईटला बसून बडबडायला लागल्यात ना
चांग
हा त्यांनी काय काय करत्यात ते सांगाला लागल्या जेवाय ते आल्या आम्ही इकडे बोलाय लागलोय इथं बडबडाय बोलाय लागले
हा आमच्यात पण म्हाळ असय पण आम्ही गवारी भेंडीची भाजी करतोय त्याचा मान असतोय आणि बेसनाच्या वड्या करतोय हा गवरी भिंडी बेसण्याच्या वड्या
आम्ही पण गवारी तर गवारी नाही सोडा अ वड्या करतोय सोडा पोळ्या असं करतोय हा प होय मग एक मिनिट
हा
हा अ